तो नमस्कार, झालं चहा वगर चहा वगैरे?
हो हो माझ झाला चहा, तुमचा झाला चहा?
झालं आता स्वयंपाक चालू आहे.
काय बनवताय तुम्ही?
मी आज काही नाही खिचडी आहे आज, थोडासा लाईट रात्रीचा लाईटच मेनू
हो खिचडी खूप छान असते ना रात्रीच
हा थोडीशी पचायला पण हलकी असते. हम् मग तुम्ही मेकअप साठी कोणते प्रोडक्ट वापरतात काही नवीन आहे का माहिती तुम्हाला अस
मी तर जास्त तर मी मेकअप वापरत नाही, पण थोडं थोडं जास्त जे जसं फाउंडेशन असतं ते मी एकच वापरते ना का मी कन्सलर वापरत नाही. त्याच्यातच सगळ सगळं आहे. ते फाउंडेशन मधेच
कोणत्या कंपनीचं असं काही?
तो हे कंपनी आहे फोरेवरचा
फोरे वरचा आहे का
हो फॉरेवरचा फाउंडेशन आहे तर खूप छान आहे फाउंडेशन ते आपल्याला ते कन्सिलर मग परत ते पावडर हे काहीच लावायचे अं लावायचं काय जरूरतच नाहीये हो गरज नाही पडत
बर. मी अस म्हणजे ते मी ते वर फ्लेम च वापरते. ते खूप वर्षापासून
हो ते ते पण खूप चांगल्या प्रोडक्ट येत ओरिफिच.
मी तेच वापरते. पण त्याला आपण प्रायमर लावा
हो प्रायमर ते प्रायमर तर लावायलाच पाहिजे. प्रायमर तुम्ही ना सगळ्यात पहिला तुम्ही पहिल काय करा. तुम्ही पहिल सगळ्यात पहिल ना कोल्ड क्रीम लावा फेसावर. हो सगळ्या पहिल्यांदा कोल्ड क्रीम लावायची. जी सगळ्यात ना सेफ आपले स्किनसाठी असत. ते पोरांची क्रीम असती. ते जस ना हिमालय लोशन असत ना. लहान बाळांचा. हा तो सग तो सगळ्यात तो सगळ्यात आपल्या फेस सेफ असतो. तर मग ते पहिला लावायंच. थोडा थोडा मगं ते त्याच्यावर प्राइमर लावायंच. तॊ प्रायमर नंतर तुम्ही ना ते ते फाउंडेशन लावा. आणि त्याचे हो. त्याला स्प्रेड करा तुम्ही कसं स्प्रेड करते फाउंडेशन ला?
मी थोडस त्याच्यात आपली डेली क्रीम मिक्स थोडीशी रोज वॉटर मिक्स करते. आणि मग ब्लेंडरने अप्लाय करते अस चेहऱ्यावर. मग ते नुसत पण फाउंडेशन घेतलंत. तर सगळ्या चेहऱ्यांवर हे होत. नाही नावो.
नाही ते ते पण काय नाही होत. तेच पांढर पांढरं तोंड दिसत. ना तर तुम्ही ते ब्लँडर ओला करून घ्यायचं.
हा हा हा हा हा. हा ओलं करते ना मी आणि पुन्हा नंतर ब्लेंड करते थोडस रोज वॉटर वगैरे मिक्स करत असते मी. त्याच्या म्हणजे ते थोडस लिक्विड मध्ये झालं की थोडस आणखी हे होतय ना.
जे कुणा कुणाच फेस ते वाईट वाईट येतं ना ते ते जा तर त्याचा रिझन ना ते प्रायमरच असत. तुम्ही ना गुड चांगल्या कंपनीच तुम्ही प्रायमरी. करा.
बर बर मी ना ते ब्ल्यू हेव्हनच घेतलं होत प्रायमर. आणि त्याचच मी ते आजकाल मेकअप फिक्सर. पण निघालेत ना. स्प्रे असल ते हा ते पण वापरत. ते पण तसं जास्त नाही पण कुठ अ. फंक्शन ला वगैरे ल
तुम्ही ना हयावर तुम्ही हे करा कि तुम्ही ना. आपले स्किन टोनच्या हिसाबाने तुम्ही फाउंडेशन घ्या फॉर एवर्ह कंपनी ना तो आपले अ जस तुमचा फेचा. कलरचा टोन असतो ना. त तसाच तुम्हाला फॉरेवर. ते तुम्हाला. मी फाउंडेशन देते त्याच्यावर नंबर असता की तुम्हाला तुमचा हो माझेकड आहे ना माझा नंबर फउशन. बारा. ते ते ते म्हणतात? की हो ते ते म्हणतात. की तुमच्या ज तुमचा कलर आहे ना. फे चा कलर आहे त्याला ते बाराच सुटणार आणि मग मी जर. जेव्हा ते लवतेण फाउंडेशन. तर खूप ग्लो येतो फेस अस लागतच नाही की मी फाउंडेशन लावलंय. हे असं जं की हे माझं ना नॅचरल स्किनच आहे.
हा हा हा ह बघू आता मी पण.
खूप हो ट्राय करा तुम्ही ती फाउंडेशनना फॉर एव्हवरची आणि प्रायमर ना चांगली कंपनीचा घ्याल. पहिले खूप प्रायमरला पहिल्याना तुम्ही असं स्प्रेड करून घ्या फेसवर. आणि मग तुम्ही ट्राय करा फाउंडेशन. फांडेशन मध्ये तुम्ही काय पण ती सनस्क्रीन असते ना आपली
हा हा हा हा सनस्क्रीम.
हांजी ती ते तुम्ही त्याच्यात मिक्स करा ते
हो ना होन आणि डेली पण आपण सनस्क्रीन वापरली. पाहिजे ना आपली
हो हो हो हो तुम्ही जस तुम्ही आंघोळ करताना त्याच्यानंतर तुम्ही सग सगळ्यात पहिला तुम्ही फेसवर सनस्क्रीनच लावा. मी पण त्याच ते करते बाहेर आली ना बाथरूमच्या बाहेर म पहिला माझं हेच काम असत. कि मी सनस्क्रीन लावते आणि माझ्या डोक्यात डिलिव्हरी नंतर ना माझी केस खूप ते ना असे हेअरफॉल मला खूप आहे.
हा हा हा हो मी पण सिरम ट्राय करते. माझे पण ना खूप खूपे पातळ पातळ झाले. केस की माझा मुलगा आता हा माझा पण मुलगा आता लहान च आहे डिलिव्हरी झालं. पासूनच म्हणजे आधी तसे माझे पातळच आहेत. ना आता तर खूपच गेले.
खूपच हा माझे पण तसच आहे. खूप म्हणजे तर अर्धिक
हा काहीच नाही राहिले. मग ते नाहीतक हेअर वॉश केल्यावर तर इतकं
दिसतच नाही मला तर माझे केस धुतले ना ते वल्ले केस असतात ना तर असं वाटत मला डोक्यात केसच नाहीय. फार एवढेशी केस दिसतात तुम्हाला आणि जे सुकतात ना शांती होती की हा बाई मला केस हाय.
आणि ते जरा सिरम न पण केस म्हणजे कोंब करायला पण व्यवस्थित वाटत ना. हम हम्.
खूप महत्वचे असतात. आजकाल फेस फेस फेसवर न सिरम येतात.
हा नाही ते विटामिनस सिरम ते पण वापर चांगले म्हणतात चेहऱ्याला पण ते पण खूप महाग पडतात ना बजेटच्या बाहेर असत तो ते पण
ते तरर हास अ त चेहऱ्याला आपण क काय काय लाव सिरम लाव का सनस्क्रीन लावायचं काय करायचं सिरमच ते सिरम तर असा असतं ना की पण रात्री झोपताना सिरम लाव आणि सनस्क्रीन असती ना ती रोज सकाळी हो रोज सकाळी तुम्ही अंघोळ अंघोळाच्या नंतर तुम्ही सनस्क्रीन लावा फाउंडेशन जर आपण कुठ गेलो तर कुठ काही फंक्शन असत तरी लावू शकतो
हो ना हो ना हो ना आणि आजकाल ना खूप सारे प्रोडक्ट कंपनी निघालेत प्रत्येक कंपनीचं वेगवेगळ सिरम प्रत्येक कंपनीच वेगवेगळ सनस्क्रीन प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं फाउंडेशन म्हणजे आता हे राहिलच नाही की ब्रँड कोणता डुप्लिकेट आहे
डुप्लिकेट का डुप्लिकेट तर खूप आले आहेत लॅकमेच डुप्लिकेट आहे हा तुम्ही ज्या कंपनीच बघ त्या कंपनी तर मला डुप्लिकेट भेटणारच भेटणार
हो ना हो ना हो ना
बस आहे की नाही तुम्ही चांगल दुकानाकडून चांगले केमिस्ट कडून तुम्ही ते प्रोडक्ट घ्या ते चांगलं तुम्ही स्टोर मधून कि हे बघून कि हा बरोबर आहे ना तो सही आहे ना
हो ना हो ना हो हो ना हो ना ह ना ते आता ते नवीन नवीन मध्ये ड ऍड येऊ लागली बघा ते फेसेस कॅनेडाची आणि आजकाल मी महा नाही मी काय केलं बघितले मी म्हणजे आता मी पुण्याला बघितले मिळते का तर आता ते पण बंद झालेत मला
अ अच्छा अच्छा अच्छा
पण ड उगच करतात आणि पुन्हा बंद केले की लोकांना कस वाटत आता आपल्याला बजेटमध्ये थ्री इन वन ते मिळतं त्याच्यामुळं म्हणजे वेगवेगळं द्यायची गरज पडत नव्हती ना ते स्ट्रो क्रीम वगैरे पण ते नाही बंद झाले पुन्हा
हो का
हम्म आजकाल खूपच म्हणजे त्यांनी आड केली नंतर बंद केलं हा ब्रँड खूप आले पा
ते लोकांना पजल होत की कोणता चांगले तर कोणता नाही
हा ते मग मार्चच मध्ये मध्ये खूप चललं म मार्च पण आता हा हा
मी पण मी पण यूज करते
हा हा हो ना हो ना नाही ते त्याचा नियन शामपू ते छान आहे त्या
छान आहे हो हो हो हो छान आहे तो मी पण तेच वापरते शॅम्पू
पुन्हा मी एक वेळेस ते कलर बारच पण फाउंडेशन यूज केलं ते पण छान आहे पण ते कसं आपल्या बजेटमध्ये बसत नाही आणि कधी म्हणजे गरीबांना पण परवडण्यासारखं पाहिजे ना आपण कसं आपला विचार करून लोकांना कस कॉस्टली जे गरीब आहेत त्यांना कॉस्टली पण नाही ना घेऊन परवडत
पर हे असतं ना की आपण किती पैसे ह्याच्यावर तुम्ही खर्च ं करणार ना कि तुमचे बजेट पण याला पाहिजे कि आपले प्रोडक्ट आपले खूप असतात सिरम असतो मग प्रायमर असत म कोल्ड क्रीम फाउंडेश अस ख खूप आपल्याला ते प्रोडक्ट असतात म असं वाटतं की ना की बजेटमध्येध्ये राहिला पाहिजे ते प्रोडक्ट न मग वाईट नाही वाटत दुःख नाही क आमचे किती पैसे गेले
होन हो नाही ते ओरिफ्लेम ना बजेटमध्ये आहे बघा तुम्ही फाउंडेशन जर घेतलं त्याचं तर दोनशे नव्या्णव मध्ये बसतं तुम्हाला ते म्हणजे सगळ्यांना परवडण्यासारखं
हो का मी ट्राय करन तो पण ट्राय करन मी
हा म मी ना आता खूप दिवसापासून म्हणजे एक दहा वर्ष झालं ते ओरीफ्लेमच वापरते
अच्छा अच्छा तुम्हाला ते मग त्याचा ते रिझल्ट दिसतय तुम्हाला
हा नाही छान आहे त्याचा रिझल्ट पण बरं का म्हणजे बजेटच्या ह्याच्यान छान आहे रिझल्ट आणि आपण बा मी ते कलर बारच घेतलं तर हजार रुपयाला बसलं होत मला मग त्यामानाने त्याचा रिझल्ट एवढा नव्हता मग अस
फक्त रिझल्ट पाहिजेन की हा आपण एवढे पैसे खर्च केलेत तर रिझल्ट यायलाच पाहिजे ना रिझल्ट नाही तर मग खूप दुःख होत की हा आपले पैसे पण गेले आणि रिझल्ट पण नाही आलं
आणि आपला चेहरा असा वेगळा दिसतो नंतर आजकाल म्हणजे मेकअप ते मेकअप फिक्सर मी आणले ना ते पण कमी बजेटच घेतले अडीचशे तीनशे रुपयाला आहे ब्ल्यू हेव्हनचा पण त्याचा पण रिझल्ट छान आहे बरं का अस नाही कि ते कमी पैश जात आहे आणि रिझल्ट नाही छान आहे त्याचा पण
हो का मी पण ट्राय करन मग मी आ कधी आणलं नाही मेकअप फिक्सर आता मी आनंद मी आ
चालत मी पण ते तुमचं फाउंडेशन ट्राय करते तुम्ही कोणतं म्हणलात नाव त्याचं
हो चालेल चालेल
हो हो चाल हा चाल हो ट्राय करते चला थ धन्यवाद हो ठेव हो बाय हो